हॅलो हा ताई येतोय आवाज तुम्हाला?
हो हो येतोय येतोय
ह येतो येतो ओके काय चालं नमस्ते हॅलो कशा आहात
बेस्ट मजेत हा येतोय ना आवाज
हो हो मला येतोय तुमचा आवाज तुम्हाला येतोय हॅलो हा ताई मला येतोय तुमचा आवाज तुम्हाला येतोय माझा
हो हो एकदम व्यवस्थित येतोय येत
ओके ओके बोल
तर आज काय आपण नवीन आपण काय करणार आज?
आज?
आज नवीन आपण
डिसायडेड नाही आहे
नाही ना तर आज आपण ना मला ना ऍक्च्युली माहितीय का? अ मी ना म्हणजे हे जे डिझायनर आहे ना मी त्या बाबतीत मी खूप थोडीशी अशी मला ना असं वाटत अस की मला कोणी डिझायनर पाहिजे नाही मला स्वतःला आपले लुक जे असतात ना कि आपल्याला ते बॉडी टाईप बोलतात किंवा ते म्हणतात कि ते काय असतात मी ना त्याच्यात नेहमी अशी कन फ्युज असते हा तर मला असं कोण त्या टॉपिक वर बोलू का?
हो चालतय ना चालतय चालतय
चला मग पळवा मग त्यांना
हो हॅलो हा हो नक्की तो त मग तो टॉपिक तर खूप वेळेस पळू शकतो
हा चालेल मग आज त्यालाच पळवू आपण
येस येस डेफिनेटली
हम्
मग तुम्हाला काय आवडतं म्हणजे तुम्हाला ट्रेडिशनल आवडतं इंडो वेस्ट र्न आवडतं की वेस्टर्न
मला वेस्टर्न पण आवडतं ट्रॅडिशनल पण आवडतं मी आपल्या म्हणजे असं म्हणू शकतो की आपण शॉर्ट पासून फु..... लपर्यंत सगळे आवडतात. आणि म्हणजे मला ऑलमोस्ट सगळ्यांचं म्हण की तुला सगळं सूट पण करत दिसत छान. पण तरी पण मला ना स्वतःवर असं वाटतं की ना. अशी गोष्ट की आपण थोड अजूनउटस््टँडिंग दिसायलाहिजे सगळ्यांपेशा.
येस पब हो आपल्याला आहे ना त्याच्यावर काय करता येत आपल्या बॉडी टाईप प्रमाणे कपडे घालायचे समजा हाईट कमी असेल तर हॉरिझॉन्टल स्ट्राईप्स नेहमी अवॉइड करायचे
हा ते तर मी अव्होइड करते हा
हां त्याच्याने आपण बल्की दिसतो आणि आपली हाईट पण कमी दिसते र तुम्ही अ म्हणजे हायटेड असाल तर घालायला हरकत नाही स्ट्राईपवालं. आणि मोठी प्रिंट टाळायची तुमच्या ह. कशी आहे ना त्याच्यावर पण डिपेंड करत. आता त स
हो तर मग मी मी म्हणजे जशी फाईव फिट आहे ना मग म मोस्ट ऑफ द ना. तोच विचार करते की नको मला हॉरिझंटल मी जेवढं होईन ना मी वाचले ना. तर मी ते जितकं होईल तेवढं ते कमी करते त्या गोष्टी टाळतेच त्या.
ह
पण त्याच्यात ते नाही का ए टाईप बी सॉरी पर टाईप प.
पियर टाईप ॲपल टाईप. हे बघा त्याचं कसं रेशो असतो आपलं शोल्डर्स आपली. चेस्ट आपले वेस्ट आणि आपले हिप्स त्याच्यावर आपला बॉडी टाईप समजतो. त म्हणजे त्याचा रेशो असतो समजा आपली. आपले शोल्डर आणि हिपमध्ये सहा इंचाचा फरक असेल.
ह
तर ती पिअर म जाते जर आपले शोल्डर आणि. आपली वेस्ट सेम असेल सॉरी हिप्स शोल्डर आणि हिप्. सेम आहे आणि वेस्टमध्ये चार चार इंचाचा डिफरन्स आहे.
हम हम
दोघांच्या याच्यात तर ती अवर ग्लासमध्ये जाते आणि अवर ग्लास सगळ्यात. परफेक्ट बॉडी टाईप कन्सिडर होतो. फॅशन इंडस्ट्री्रीजमध्ये. हां आणि त्याला सगळं काही सूट पण करतं ॲक्च्युली
ओके
हा तर तसं आपण करू शकतो मग त्याच्यावर. तर आपलं तर काय एवढं आपण मॉडेलिंग करत. नाही म्हणून आपण तेवढी मेंटेन नाही करत पण मग हे बघा. समजा शोल्डर ब्रॉड असतील ना. तर पप स्लीव्ह्ज नेहमी अव्हइड करायच्या. ज्याच्याने आपले शोल्डर अजून बलकी नको दिसायला.
राईट हम्म
ओके मग ते शोल्डर बल्क. की नाही दिसलं म्हणजे ऑटोमॅटिकली आणि कमरेत. टाईट घ्यायचां आणि. कमरेच्या खालीलो हे फ्लोई फॅब्रिक पाहिजे.
ओके
च्या साड्या कॉटनच्या साड्या सहसा मग अव्हइड करायचा च्या मग फ्लोई मटेरियल जसं शिफॉन आहे जॉर्जेट. आहे सिल्क कोणत तरी फ्लोई सिल्क पाहिजे
हम्म
मीन्स त्याच्याने आपलं अ म्हणजे आपण छान दिसतो आणि मोस्टली काय करायचं हाईट तुमची कशी त्याच्यावर डिपेंड करतं जर कमी हाईट असेल ना फाई फिटे मि. असे माहित आपण हो नाही नाही फाय फिट स
हा
मग आपण काय करायचं मोस्टली प्लेन साड्या त्याच्यामध्ये एकदम छोटी बुटी असेल तर ठीक नाही तर मग त्याला फक्त साईडला आहे ना एकदम बारीक बॉर्डर घ्यायची ब्राॅड बॉर्डर ऑलवेज अवॉइड करायच्या कारण त्याच्यात आपली हाईट खूप कमी दिसते
हो बरोबर ते मी नोटीस केलंय ते
हो त्याच्यात आपली हाईट खूप कमी दिसते आणि मग आपण तेडीसारखं दिस
मी ना त्याच्यामुळे मला कोणी म्हणतात ना वेट गेन आणते तर मी म्हणते नको मी वेट जर गेन केलं ना त ऑलरेडी हाईट कमी मग मी ना फुटबॉल दिसेल त्याच्यापेक्षा ना मी नॉर्मल जे आहे ना माझं वेट मी तेवढ्याच याच्यावरच ठीक
हो मग मी पण तेच केलं ना म्हणजे माझं डिलिवरीमध्ये खूप वेट वाढलं स्ट्रेस फॅक्टर खूप होता डिलिव्हरी मध्ये तर त्याच्यामध्ये मी खूप म्हणजे स्वतःला खूप हे केलं अंडर एस्टिमेट केलं नाही लक्ष दिल ना खाण्यावर ना एक्साईज वर ना पण मग तर थोडीशी जाग आली मग आता चाललाय डाएट करणं
ओके
हा आता डायटही चाललाय आता सगळंच ग्रुमिंग चाललंय
हा मग तीच माझं तेच म्हणण आपली ग्रुमिंग आपण करणं कारण की मग नाहीतर एकतर आपल्याला पेड ग्रुमिंगचा विचार करावा लागतो म्हणजे आपण बाहेर क्लासेस त्याच्याकरता करण्यापेक्षा जर आपण स्वतः आपल्यावर काम केलं कि आपण स्वतःला ग्रुम केलं तर करू शकतो ना
येस आणि असं काही नाही आहे की आपण हाईट कमी म्हणून किंवा आपण हेल्दी म्हणून आपण फॅशन नाही करायची आपण आपल्या हच्याने फॅशन करूच शकतो
हो
त्याच्यात थोड्या थोड्या गोष्टी कमी जास्त करायच्या पण आवडत
पण तरी पण एक प्रश्न जस आता ले ना आपण म्हणजे प्रेग्नेन्सी नंतर मोस्ट ऑफ बेली फॅट असत म्हणजे बेलिफॅट खूप जास्त नाहीये थोडंफार आहेच पण कारण की आपण ते किती म्हटलं तरी ते नाही जाते तर मग ते थोडंफार आहे ग त्यावेळेस नाही काही काही जोनं म्हणतात की ते अ फ्रॉकशेप पण मग कधी कधी ना तो फ्रॉकशेप पण आपल्या बेलीवरून अस आपल्याला उठून दिसेल असं पण होतो. आणि कधी कधी वाटतं की आपण स्ट्रेट घालू पण मग स्ट्रेट पण म्हणजे त्याच्यात कन्फ्युजन होतं.
ताई ते काय माहिती आहे का जे आपलं प्रेग्नेन्सी नंतर जे ओटी पोट म्हणतात ना
हम्म हम्म
तर ते ऍक्च्युलीअ आपलं फॅट नसतं. आपल्या मसल्स ए ना अ ना डाय आ तुम्ही डायस्टी डयस्टिटीस रेक्टाय ऐकलंय का तुम्ही तर त्या एक्सरसाइज करा म्हणजे मी हार्डली दोन वीकमध्ये माझं सहा ते सात इंच पोट कमी केलं त्याच्याने
अरे वा
म्हणजे आपल्याला ना तो गायडन्स नसतो ऍक्च्युली आपण म्हणतो नाही. अ हे आपलं फॅट ए फॅट ए आपण फक्त डायट करत जातो डायट करत जातो. तो आणि एक्सरसाइज करतो त्या पण आपण
दुसरंच करतो हा हा हा हा राईट हा हा
मी त्याचे ना युट्यूबला काही व्हिडिओज वगैरे बघितल्या जे आपलं कोर्स स्ट्रेंथ असते ना आपली कोर्स स्ट्रेंथवर त्या म्हणजे ते हॉरिझनटली सॉरी व्हर्टिकली अप अपसाइडला जातात. त्यात त्या मग तो गॅप तयार होतो तो गॅप तयार होतो. तो ना त्याच्यामुळे ते आपलं पोट म्हणजे हे जरी आपण वजन कमी केलं ना पोट हे दिसतच
हो माझं पण ते थोडंफार म्हणजे असं नाही आता बाकीच्यांना नाही वाटतं ते पण मला
नाही आपल्याला स्वतःला माहिती असतं ना आपण आधी ते आपल्याला आपल्याला आपल्या आधीचा एक्सपिरियन्स असतो. असं आपल्याला माहिती असतं आपण आधी काय होतो.
हो बरोबर
मग अ त्याच्यामुळे म्हणजे मी पण आतापर्यंत नाही, मी याच्या मागच्या दोन महिन्यापासून स्वत् त्याला सिरियस घ्यायला लागली ए तर मग तेव्हा हा मग मी तेव्हा म्हटलं का विदाऊट हे जायचं. मग बघितलं की पोस्ट पार्टम मध्ये मग ते तुम्ही किती वर्षापूर्वीच पोस्ट पार्टम पिरियड असेल ना, तरी त्या रेकटायच्या ह्याच्याने आपल्या आप आपला पोट बरंच कमी होतं, म्हणजे मी स्वतः एक्सपिरियन्स केलं म्हणून तुम्हाला सां सांगतीय या यू कॅन गो अ अँड आय विल सजेस्ट अ सम ऑनलाईन क्लासेस टू यू
ओके डेफिनेटली प्लीज कारण की मला त्या फक्त मला तेवढाच एक म्हणजे तोच एक कुठेतरी ना बॅक अ बॅक फुटला घेऊन येतो की. तेवढंच एक छोटस म्हणजे आपल्याला त्या गोष्टी ची ना जरा आपण प्रॉपर झालो ना तर म्हणजे आपल्याला अजून पुढे जायला कोणीच मागे करू नाही शकणार.
त ए ना आपण बिझनेस फिल्डमध्ये असल्यामुळे काय होतं आपलं एम प्रेशन जर हे नसेल ना तर क्लायंट खूप विचार करत की अरे खरंच होईल होतय का अ होणार ये का यांच्याकडून म्हणजे समोरच्याचे तर आणि भले कुणाला काही येत नसेल ना त्यांचं इम्प्रेशन छान पडलं का त्यांच्याकडे तर म्हणजे मी स्वतः हे केलं.
नाही हे मी पण ओब्झर्व्ह केलं, सो दिखावे पी चलती दुनिया, हे जे ना हे ते खरंच आहे ना
खरंच ये मग त्याच्यावर असं चाललंय कि अ हा मंग मी तेव्हापासून थोडंसं कारण मी स्टडी केला की आपण कितीही काही केलं तर लोकं काही बदलणार नाही येत. आपल्यालाच बदलणे ना आपल्याला जगणंच आहे. आपल्या मुलीसाठी जगणं ये मग तेव्हापासून स्वतःला कि नाही करावं लागेल. मग मी केलं वेट लॉसवरर खूप कॉन्सन्ट्रेट केलं मी. हॅलो हॅलो ताई.
टाइम झा
आवाज गेलेला ताई तुझा.